काय चाललय अबे कटला काय आवाज नाही लागला. कट नक करू नाही का या लागला आवाज या लागला. यालागला यालागला. काही नाही. बसेल इथं समाज मंदिरांनी बाण्या आणाय लागल लेकरासोबत.
नमस्त
जेवण झालं? वांग्याची भाजी, वांग्याची भाजी म्हण हो, काय म्हणतात त्याले मटकी होती, हम्, काय म्हणतात ते भेंडी होती.
भेंडी?
भेंडी, भेंडीची भाजी लेडी फिंगर.
हम्म, हम्म, हम्म.
आ पाऊस चालू झाला इथं आता बसेल ते थोडे पडा लागले जोरात आला बे पाऊस म ते कपडे नाही काढले नवे
आमच्या इकडे पण पाऊस आहे.
हो का?
आणि असं राहणार आता, दिवसभरात, चालू बंद, चालू बंद.
हो, हे इकड पाऊस बरोबर नाही रे, जोरात याचा जोरात या मस्त एकदम. अल्ला वेत दोन घंटे, आणि सगळं पाणी गायप झाला होय. हा, असा पाऊस नाही माहित आपल्याले.
झाडी बनी राहयते चालू आता, झाडी
ते सुमीत बिमार पडला म्हणे
हो ना, पडलं ती म ट्रिप कॅन्सल करतो, म्हणते ना आता.
हा तेले सांगलं मे, ट्रिप वगैरे कॅन्सल नाही करायचं काही.
ला कॅन्सल केली ट्री
लाता खान ते ते गोपालदाबी कॅन्सल झाला.
ठीक आहे, म काय करावं. मर कामला काय करत
हो.
होत.
काय चालूये आजून?
नाही बर फिडला इकड दिलं
मी काय म्हणतो, अघून दे चाकााला फिरायला जाऊ म्हणलं
आता जागेले.
अभे आता पाऊस पडला, आता धबधबा चालू झाला असल
गाडी पाणी घे, आभण
अरे, आता नाही रे पाऊस बंद झाला की, पहिले आपण काणी हे केळीच्या धरणात जाऊन भाऊ, की पाऊस पाणी आला का भरला का नाही? केळीच धरण, केळीच धरण, जरा भरल दिसलं. तर मग, जाऊ आपण तिकडं.
धरण पण नाही भरला आता आणखी.
ह
ब का
ते त्या सी जी बी च्या प्रोड्यक्ट मध्ये ते चरांगी गला म्हणतात.
हो ना. ते गेले ना. ते जरांगे गेलेले आहे ना? अभी सब जायेंगे अभी एक एक एक-
हं. ते राहुल गांधी भेटतो म्हणजे वाटते काय तरी आलत बुवा रिलवर.
सी जे पी वाल्यानी.
मग काय न ते भेटणच ये ना आता?
काय म्हणतो मग त्या, त्या एरियातले कोण कोण रेडी आहे म्हणजे- ते सुम्या आहे एक आणि गणेश आहे. कोण कोण याला लागले
मी आहे. न्यानू हो. आणखी श्री, हृतिक-
हो हो हृतिक बी यायला लागला का?
हो ना.
ते ऋत्या म्हणे माझे पैसे येणारे म्हणे वीस तारखेला. आले का नाही त्याचे.
ते पैसे त्याला नाही भेटले. पैसे नाही भेटाय लागले म्हणून - पैसेच नाही आले. मग ते पैसेच भेटाय लागले नाही तर- काय कराव काय करांव समज ना. म्या म्हटलं मग कॅन्सल आहे का? नाही म्हणे का कॅन्सल नाही.
म मला भेटतेच आहे. मी जी म्हून आलो ना? हं. हा तिथंच बसेल आहेत ते. रुपेच्या दुकानावर. रुपें च्या नाहीत शुभ्या च्या दुकानावर बसेल आहे ते. बसेल एकलच काय कर काय नाही तिथं. कि ह
यावेळस सण नाही करत म जाय पण पैसे नाही आहे तर म्हणजे आता पैसे नाही भेटले.
मना काहीतरी मीळेल.
पैशाच पाहिल ति घरून आता घरी पाहिल ना?
त्याले सांग. एक पोत इकून ये म्हणा. चोरीच नाही तर काय? आज असल ते.
गहू हायेत ना रे घरी.
मग तेच गव्हाच एक पोत घेऊन जा म्हटलं. कांदे होते ना त्याच्या घरी?
गहूची पोती विकतो म्हणते ना गव्हाचे?
हो बठ कोत मग आपल्याला जायचं कसं त्या तिडं? हा. सकाळी आठ बावीस ची ट्रेन आहे आपली.
काय करावं काही समजायला नाही आता. डोकं काम नाही करायला लागल काहीच. कशाान जायचं? प्लॅन किती जास्त करायचा?
सव्वीस तारखेला निघाय लागेल नाहीतर सकाळी सात वाजता निघा लागते आणि सात वाजता त निघल आपण म साडी साडीच येऊन ब लागल आपल्याला इथ लक्झरी स्टँड वर शी पहिली गाडी निघली अ राहतात ना
काहीच नाही भाज
अर राहतात ना मी गेलेलो दोनदा म लक्षात आहे ना शडेसहा साडेसहाला आपण जाऊन बसलो पाहुणे सात वाजे लोक एक गाडी येते ते गाडी गेलो आपण ती बस्ट आठ आठडा हजार जोर बार
जे केलाता कोण एक जण रेडी करा ना पाहणं कोणतरी येत असेल तर
हे ज कडे हे तर दोघं जण येणारे येतो म्हणज हे कोम हो म्हटणे आणि कोम जात भाई
ओम्याचा काही मिळ नाही त्या ओम करायच गांडू
माहीित नाही उमाले रेडी करणार त त जगरी आहे उमा
भेट य तरुळी ये ना ब आ शीतीची
त्या घरच्याचा मिळतस ना काहीतरी पट्टी पडवण जरा शिच्या घरच्याले
त्याची प् त्याची आई का नाही पप्पा त्याचे पप्पा म्हणग
अ पपाले बोलल म त काका म्हणा आखरी ट्रीिप आहे मंग आता आता लीकरड घर राहतील नाही येऊ द्यागतात
ह
ह
आ का पाय त पाय तल चार पुस्क
समेल जरा आवाज कमी करमा ना कॉल आवाज आला
अ इ दिन लचात का यत नय कोमत काय अय नावतली
हम् अजून काय सांग काय काय चालूय जत्रा कधी येत रे
इतासत
अदी दत्र दवायचीत्रा कधी
आपल्याला काय आता टाईम आहे आणखी जानेवारी फेब्रुवारी मध्ये असत ते
जानेवारी फेब्रुवारीमध्येध्ये का म्हणुला टामला का
बहिरमची याज्र राहते आता डिसेंबर मध्ये ये बैरमचीज्र
हो हो भाऊची रेडी करू ना मग जाऊ मला भाऊजी पेढ घर जाऊ म्हणा आपण बैरांच्या यात्रेत
तेच पाहि आहे मी तू वागते न बस घर चलता
अरे जाऊन म्हणज तिथ ते यावच खा असं लेट नाही लवकर नाही जाऊ लेट जाऊला हो ना ती एक दोन महिन ती भरते ना ते जालते आता जाऊन काय
लि लवकर गेल तर आपण आपण द समजा दुसऱ्या हात्ती जरी जाला पाहिजे होतं.
होले. किथ केेलो. हो ना त्याला हे असतं काय इथ गर्दी नाही गेरदी नाही. मून ते काय महाग नावा लागली होती आपल्या
गर्दी नव्हती काहीच नाही एकत काय ते माला पाहायला पण नाही भेटलं काही
ली काय नाही तत गच पाणी नव्हती. अल्े मुटात म्हरतवतात बण पलगयजला मटन मस्त मत लागते ते मडग्यातना मडण असते दि मस्त लागते.
हम् हो.
एक दोन हा एक एक दोन हप्ते उद्या लागते नंतर उद्या लागते दोन. तिनं खापते उद्या लागते.
पावा पण पुूढचास कर गेलो का. बट केरलाचा प्लॅन माहिती आहे ना काय काय कसं आहे. ह आपण निंगल इथून अकोल्याहून जाणार आपण. नापोलली
हम हम
नागपू ल गेलो. तीन का चार वाजे लोक त गाडी याला आपली चार वाजता गाडीत बसायचं. तर ते पुूरा दिवस त्याच्या नंतर त्या दिवशी आठ वाजता आठ नंत साडेआठ ला पण पोहचल.
वसल्यावरतीिथं.
हा तर तिथं पोचल्यावर आपल्याला थांमाच एक रात्र दििथ. एकरा तर्र थांबायचं तिथं आणि पहा. आपल्या रात्रीच्या टामला जाज फिरायला आपल्याला तथच्या स्ट्रेट.
होची.
हा कोची या म सकाळी जा तिथं ते एक ते फिशिंग गार्डन आहे कोणतं तरी चायनीज फिशिंग वालं. तेच पाच आहे ना अजून. काय हे जे कोची मध्ये आहे र ते पाहत आपल्याला ते झालं म रात्री एक गाडी बुक करायची आपल्याने आणि मुन्नारले जाले. मुनारली गेलो मग ते हयस्ट पॉंट वर जाजलेली.
कोणत ते सनराईज प आहेय ना.
हा सण्रात पाल झाे
आभ ज चार वाजता येते ना आपण काय एवढ्या लककर पोहोचतो.
चार वाजता निघू आपण कोण गर्दी राहणारच आहे ना तर तिकड झाले. ट्राफिक होईल तर आपल्याला लवकर निघाला लागेल ना त्यासाठी लवकर गेलो कि लवकर पोहच हो.
तीनक वाजता झा लागते तिथून त्या तिथून गेलागते. चार साडेचार पाच वाजेपर्यंत ते आपण त्या पॉईंट तर असलं पाहिजे तिथून ते पैदल पैदल लाग ते चालत
हा हा
हम्म
पहिदल जाऊ ना म आपण आपल्याला जास्त एडी ये
चाले ते हो ते पॉंट पाहायथ ते भारी पॉंट हती सनरईज
सनराईज पाहू मस्त आपल्याला दोन तीन फोटो काढा फोटो काढव रीलल बनव आप रील बनवा ग्रुपर आठवले म व्हिडिओ ते सिरियल बनवायचेेत आपले तेया आपलं लाईन कक मध्ये ना घाण नसते का ते लागते ते
होन
तेवा्हालाेच आपल्याला असं चालत चालत जायचंय रस्त्याना ज्या जागेवर गेलो आपण त्या जागेवर अस ते व्हिडिओ बनवा जाई म बोलल आहे आपला क व्हिडिओग्राफर पण बल्याला एसपिरियनस नाही कं करा लागतेण बल्ल्या लग्नाचे व्हिडिओ का सिनेमाॅटिक थोडी घराट का त्यांना बण ते काल बरोबर